काय करत्या.
काही नाही करीच आवाज येतोय क्लिअर.
हा आ.
तुम्ही बोला.
काय बोलू आता.
हआआआ.
झालेत भांडे.
भांडे झाले लागते साईपाकाला.
आमाला जायचय हळदीला.
तुम्ही हळदीच खात बसा.
काल एक खाल्ली आज एक खायची.
हम्म
हम्म
न पशिरायचं तीन दिवस.
आता तोंड धुवल होता लई.
हाआआ.
कोण संगत बोलले त नाही मी.
हाआआ.
फक्त काल तुम संग बोलले तेवढी.
हम्म
काल थोडं बरं वाटत होतं त.
आज कोणाची हळदये.
आज गावातये.
कोणाची.
माया मैत्रिणीच्या भावाची.
हा का.
तिकडे जायचंय मला आता.
मावशीला बिका.
काय माहिती मम्मी येते का नाई.
काका म्हणत होते.
पलेचासा.
काल आलंय म्हणी ये हळद‌ खाऊन आज जायचंय म्हणे उद्या उजूक तिकडत लागणार जाणं उद्या उजूक तिकड जायचं ते म्हणले मला.
हम्म या काजला नसला.
अहाहा. उद्या उदक तिकडच चाललंय म्हण लग्नाला.
हम्म
बरंय बरंय ल
हम्म
काय हिंडाय वर्ष म्हणे आता
अहमम.
मावशी कुठेय?
लोनचं घालायला जाईलेय.
कुठं?
मागच्या गल्लीत...
काका
पप्पा काय कैऱ्या फोडायला जायला लागले..
बरं हां देवटीला गेलतो बघा बी...
नाही ते आतेची तिडं....
त्यांचं चाले का?
हम्म आशा आता यश तच चाले...
हम्म
म्हणून गेलो होतो.
हम् म्हटलं तुमचं घालून राहिल्या.
हम्...
म्हटलं तुमचं आलं घालतंय.
आमचं झालं ना...
किती घातलं तुम्ही..
सहा किलो...
हा का?
हम्म...
हम्म बरं... सहभाग झाला का हजला जायचं...
हळदीला जायचे आज...
हम्म...
स्वयंपाक करायचं कामच नाही आम्हाला...
हम्म हम तुम्हाला काही काम नाही स्वयंपाक करायचं.
हम् हम्म..
मिनटा पहा बर का...
हम्म..
मिनटं आली का त्याच्यावर..
तीन मिनटं सतरा सेकंड..
दहा मिनटे झालं कॉल कट करायचा..
आता लगे कट करू का?
झाल्यावर..
हम्म आणि ते लावायचा कसा कॉल त्याच्यावरून....
तिकून नाही लावायचं इकून तुम्हाला त्याच्यावर कॉल येतील ना तेवढी उचलायचे तुम्ही फक्त...
एकूण लाळचं असत तर...
तिकुण नय लावता येणार...
नय का?
हम् हमं..
मग दो दिवसा दोन तीन चार वेळेस फोन करा.
हम्म बरं
म्हणजे पप्पाला सांगून देते मी उचलायच मी जर घरी नसले तर...
ह् बरबर झालं... त्याच्यावर पण लिमिट राहती कॉल करायची त्याच्यावर बी... आल टास्कल्या ओढून... हॅलो मॅमनी कॉल केला होता मालापण मालापण कॉल कराय लिमिट हाय त्याच्यावर.... मला पण कॉल कराय लिमिटे आहे.
हा तुमी कॉल केला का मग पप्पाला उचलायचं सांगून देते ना..
हा... मला पण जास्त नाही करत येणार त्या तेवढ ज जेवढ टास्क राहतेल ना आपल्याला हे. हम्म्म
हम्म
सह
थांबा
हम्म
सो
जोपर्यंत बोलता येईल तोपर्यंत बोलायचं आणि कट करून टाकायचं. हम्म हम्म
हा का
हम्म सरि आलती गावात की नाही.
आली होती वाटत मी नव्हते ना घरी मी. आठलाच जायले होते सकाळी. तुमचा फोन आला तेव्हा मी चप्पलच काढीत होते.
तर साडे सहाला.
हम्म तुमचा फोन आलता तेव्हा चप्पलच काढीत होते.
एवढ संध्याकाळ आलं तुम घरी?
आज तरी लवकर आली.
इतकं वेळ कस काय?
क्लास सात वाजीपर्यंत राहतो.
अ हा क्लासला गेलता का? म्हणल शाळेतून शाळेतून किती वासता आलता.
चार
हा का. क्लास किती ते कितीय? क्लास किती ते कितीय?
आठ ते दहा. चार ते सहा साडे सहा.
हा का.
हम्म
भाऊला सांगून दे ते आता तुमच्या दिदीना खुल्लं म्हणून. तू त्या फोनून कॉले जातील.
हम्म
राहुल भाऊच्या
हा
तिथं वर ऑप्शन आल का पेमेंट? नावाचं मग मला सांगा बर का.
कोणता ऑप्शन?
आता नाही एक दोन दिवसानी येईल ते पेमेंट.
हा हां
मगं सांगा?
हम्
किती मिनिटं झालेय.
सहा साडे सहा मिनिटं
ह्म हा का?
हम्म.
मम्मी त्या काशि देतील.
मम्मी तेन किती काय वाजुन देत, येईन थोड्या वेळान.
हम्म. मम्मी कुठे गेली काय माहित?
कुठे गेली मावशी?
शेतातुन आल्या बाहेरच्या बाहेरच गायब झाल्या. हम्म. बाहेर जाऊन पण आली, बाहेर नाही.
उम्.
मी बाहेर जावुनपण आले, पण बाहेर नाहीए.
हा का?
हुं. मशीन वर गेल्यात काय काम हाय? काल रात्री हां दादाला किती? साडे दहा वाजता कॉल केलता.
ह
दादाला बि एकशे अ नव्वद एकशे नव्वद. पयार
हुम.
त्याच्या जन्म झाला कि, हे लेट आलते ना वो. हम चे झालते जेवनावळी ते नी कॅम्प लावेल होता, अ ते पार पावणे दहाला घरी आले. ह
हा. का.
हम्म मग जेवायला बसलो. नाय त्याच्या जेवण झालं मी दादाला फोन लावला.
हम्म.
हम् चालंय ते मजाक न तितकच.
हा.
तवा ताईचा आलता दुपारी आम्ही झोपलो होतो.
तिला खोलायला लावलं काय.
नाही.
नाही का.
सहज त्यांच आला. मग अगोदर त्यांचा नंबर एक नाही विचारायला आलता मी झोपलोच. आवाज नाही जायचं
हम्म.
मम्मी बोलल्या मग. मम्मी आता गेल्त्या.
हा.
अ तिन सगळ्या आलत्या ना आता आल्या मग.
ह का.
कांद्याचा टेम्पो भरायला.
हम्म.
हम्म.
काही नाही.
चालण घ्या आवरून म
हम्म नऊ झाली नऊ मिनिट.
हम्म. नऊ मिनिट पंधरा सेकंड झाले.
हम्म.
मावशींत्या कौशिक गेल्या लोणच घालायला अश्या,
आता जाऊन तुमचा फोन आला होता तवाज.
तु या घरी होत्या का मावशी.
हम्म..
काय?
मंगण टाइम लागल कैऱ्या फोडयाच्यान मसाला करायचा.
हम्म.
भरपूर वेळ लागल म्ग तुमच्या फोनला कोणता चार्जर येत म्हने तुम्ही.
साध
साध पिण्याच का?
हम्म.
बर चालेन ठेवू का?
चार्जिंग लावून ठेवा झाली दहा मिनिट.
हा,
कट करायचा का?